हॅलो
हॅलो हॅलो ता हॅलो काही नाही हो तुमच्याकडे ते अ, काय क्रिकेट खेळतात का मुलं.
हा असे क्रिकेट खेळता की पत्र्याला बॉल लागतो. मग सोसायटीचे लोक ओरडतात खूप. हो हो
हा
हो ते पण आहे पण आता, कसं खेळायला पण पाहिजे ना सगळ्यांना. करणूक ओपण पाहिजे मग मग. जा जेवण झाल्यावर नुसतं झोपायचं मोबाईल बघायचा, नाही का ह त्याच्यापेक्षा थोडस त पाहिजे शरीराची हालचाल.
हो ते आहे तुम्ही पण खेळतात का?
नाही बाबा आपण नाही अ माझा मुलगा जातो ना खेळायला.
हो का, अच्छा जॉब नाही करत का तुमचा मुलगा.
आओ जॉबला जातो सकाळी संध्याकाळी येत तो मग सगळे अ फ्रेंड बोलवतात मग जातो खाली खेळायला. हो जायच ना मग. थोडस जायला पाहिजे ना खाली पण हो मग. हम तेच ना काय तर.
तेच माझ्या मुलीच पण चालू आहे ती म्हणते की मला खेळायचंय.
पण आता इथे कसं मुली नाही खेळत सगळे मुलंच असतात.
हा नाही तुमच्या इथे कसं पॉसिबल हो तुम्ही कुठे राहतात आम्ही कुठे राहतो मी फक्त एक विचारलं तुम्हाला तिथं आमच्या इथे खेळेल आमच्या सोसायटीमध्ये.
हो हो नाही नाही पण आजकाल कसं. ण मु जेंट्सच खेळतात जास्त मुली येतोच नाही खाली.
हा ते तुमच्या इथे येत नसतील नाय तर आमच्या इथे तर बाबा मुलं मुली खूप खेळतात. खूपच खेळतात. आणि आजकाल असं काही राहिलंच नाहीये की मुलं आणि मुली असं काही नाही राहिलंय.
आता कसे सगळे खेळतात मुली पण आणि मुलं पण,
हो तेच हम्म हम्म हम्म.
बाकी काय म्हणतात तुमचं काही नवीन विशेष.
अ आमचं तर काही नाही सध्या नवीन विशेष. पण आमच्या इथे असं काही हळदी कुंकू असेल, तर सगळ्या बायका एकत्र जमतात. मग त्यांचे असतात काही छोटे मोठे कार्यक्रम मग आपण जायचं खेळायचं बोलायचं गाणी म्हणायचं ज असं काही ना काही चालू असत ते खो खो खेळतात म्हणजे असं काही ना काही गेम ठरवलेला असत त की आता आपण खेळायचं
बरोबर आहे पाहिजे ना काहीतरी
हो हम्म मग असं चालू असतं त्यांचं हम्म हो आणि अ अ ते तुम्हाला माहिती आहे का हो ते अ सकाळी ते आपलं हिमो्लोबिन वाढायला पाहिजे पोरांना तर तरी यायला पाहिजे तर काय खायचं प्यायचं
हो ते ना म्हणजे आ मी तर काही घेत नाहीे पण असं ऐकलंय म कि जे सगळ्या पाण्यांचा रस घ्यायचा अ त्याच्यामध्ये एखाद्या दिवशी आवळा टाकायचा तस ग काही असलं तर पालकचा आपल्या शेवग्याचे शेंगा असतात ना ते पानं असं ज्यूस करायचं ते घ्यायचं भुकेल्यापोटी सकाळी आणि मग नंतर एक दीड तासाने खायचे फळ नाही तेे पण आता फळ पण काय खाणारो पड पण किती महाग झाली आहे
हो पण आता पावसाळ्याची फळही मिळत नाहीय सीझनच नाहीये आता हम्म
हो.
आणि मग अ ते पानं म्हणतात तुम्ही तर कोणते पानं घ्यायचे. कुठले घयचे
अ पानं म्हणजे कसे आपले पेरूचे पानं मिळाले तर ते घ्यायचे हा नाही तरर मग सीताफळाचे मिळाले तर ते घ्यायचे अ पालक पालक असतो ना आपलं पालकचे पानं पालक घ्यायचा
हा
से ज घ्यायचं ते पानं कसले पण पानं घ्यायचे जे आपण युज करतो ते
हा हा
ते पानं घ्यायचे आणि त्याचा ज्यूस करायचा तो चांगला अस सुशरी दला हो म्हणजे चांगलं ह
हम् हम् अच्छा म्हणजे हे काय करायचं उकडून घ्यायचे का
धुवून घ्यायचे मिक्सरला फिरवायचे मग त्याच्यामध्ये पा कावडा घ्यायचा. पानं तुम्ही आज पालक घेतला तर त्याच्यामध्ये एक आवडा घ्यायचा मग ते मिक्सरला फिरवायचा. त्याच मग ते मग चाळून गाढून घ्यायचं आणि त ग्लास भरून घेऊन घ्यायचं.
तुम्ही नाही हे थोडस असं हळू सांगा ना तुम्ही खूप फटापट सांगता त्यामुळे कळत. नाहीये काय सांगतायत म्हणजे लक्षात राहायला पाहिजे थोडस.
हे बघाच आता तुम्हाला जर पालकच घ्यायचं असलं ना पालकचा ज्यूस घ्यायचा. पालक धुून घ्यायचा त्याच्यामध्ये आवड असेल घरात ज एक आवडा टाकायचा. आणि ते मिक्सरला फिरून घ्यायचं मग ते मिक्स त्याला फिरवलं की मग तुम्ही ते चाढून घ्यायचं.
हा बरोबर.
आणि सकाळी न काही खाता पिता ते पिऊून घ्यायचं. हा पण नाही पियायचा. आणि ते पिऊन घ्यायचं हो मग एखाद्या दिवशी ते नसल्या तर मग पुदिन्याचे पानं काही थोडस आदरक
जे हा ते कळालं हो बरोबर म्हणजे मी करते तस कधी बीट घेते गं. घे त्याच्यामध्ये हा. त्याच्यामध्ये असं मी आवळा टाकते अ पालक. पानं टाकते त्याच्यामध्ये पुदिन्याचे पानं टाकते. पण मग कसं मी रोज नव्हती करत असं कधीतरी करायची. आणि मग आता ते टेस्ट पण एवढी खास नव्हती लागत. पण आता तुम्ही सांगता आवडा पण घालायचा. तर बरं मी त्याच्यामध्ये आवडा घालून बघेल.
हो छान लागत मग त्याने ठेस येते त्याने हो हो. त्याने टेस्ट येते मग चांगली म्हणजे पिलं पण जात ते.
बरोबर.
आपण गाजर बीट घेतलं त्याच्यामध्ये पण टाकलं ना आवडा तर टेस्ट वेगळीच वाटते. ते थोडस आलं घ्यायचं. अ्र वागद रक्त तुकड घ आयत थोडस. छान लागतं म्हणजे तेच येते तेे.
आणि मग त्याच्यामध्ये आपलं अ कडीपत्ता पण टाकला तर चालत असत.
चालतो चालतो कडीपत्ता पण चालतो क. असला तर चांगलच आहे पण आता सगळं. आपल्या घरात नसताना कधी जे असेल ते करायचं आणि घेऊन.
हो मी ते एकदा ते हो ते मी ना एकदा अ कुठलं ते फळ बोलतात मला त्याचं नाव नाही आठवत ते अ ते जर म्हणजे त्याचा पण रस जर पिला ना तर पोटातली पूर्ण घाण निघून जाते त्याच्याने आणि कोलेस्ट्रॉल पण आपल्या शरीरातलं कमी होतं ण जे चांगले आहे ते काहीतरी म काहीतरी आहे त्याचं नाव मोठं असतं बघत एक. अ तर ते पण त्याचा पण रस घेतला तर खूप फरक पडतो भोपड्याचा रस.
हो भोपळ्याचा तर चांगलाच असतो पण. तो लगेच घ्यायचा भोपऱ्याचा रस तो म्हणजे चांग शरीराला खूप छाकी.
हो आणि मला वाटतं ना त्याला श गार्ड म्हणतात वाटत. शगारड म्हणतात वाटत त्या फळाला मोठं असतं ते फळ हो हो. हम्म हा लांब नाही गोलच असत. हा थोडस लांबट असत हो त्याचा रस पण खूप पीठा म्हणतात. त्याला बघा पेठा.
हा बरोबर आहे हो घेतो आम्ही कधी कधी. ते पण असलं जसं बाजारात मिळेल तस. आता आवडे पण किती महाग असताना खूप महाग आवडेत पण मग तेव्हा आपण काही एवढेच आवडे आणत नाही
नाही आणि मिळत पण नाही महाग असत तेव्हा जास्त मिळत पण नाही
तेच ना मग पण कसं आजकाल खूप आजार पण निघत चालले आहे
हो
जेवढं होईल तेवढं आपण औषधापेक्षा हे घ्यायचं
हो चांगलं असतं ते तर आहेच हम्म हम्म हम्म बाकी काय म्हणत तुम्ही घेतात का मथुरस
कधी कधी घेते कधी कधी नाही घेत मला चार्च ला सकाळी लवकर मला शिवाय होतच नाही हा घेते मी पण घरातले घेत सर्व मी कधी घेते. ते कधी घेत नाही असं करते मला उठल्यावर आधी चहा लागतो ना मग चहा पिऊन घेते आधी
बरोबर हम् नाही घेत जा जवढं त्याबद्दल माहिती शरीरा साठी तर चांगलंच आहे आरोग्य ण चांगलं
हो ना आरोग्य पण चांगलं राहत ना.
हम्म या्यायला पाहिजे.
अजून काय म्हणता काही
काही नाहि अ कारल्याचं पण मी ऐकलेलं आहे की ते बारीक फुटून घ्यायचं चांगलं पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये अ म्हणजे तडप जसं की आता एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचं त्याच्यात उभं राहायचं आपण आणि तोंडामध्ये कळू टेस्ट येईल ना तिथ पण त्याच्यामध्ये तडपाय आपल्या हलवतच राहायं. हो म्हणजे त्याच्याने ना डायबिटीस जाते पण शरीरासाठी चांगलं असतं असं ऐकलेलं आहे म.
हो का
हो
बोलावं लागेल बरंच करून
हो जसं आहे काही केलेलं वया जात नाही ते पण आपल्याला शरीराला त्याच्यापासून काही नुकसा नाहीये.
नाही फायद्याचा आहे फायदाच होतो त्याने ते तरराहायचं हो काय तर.
बाकी तर छान वाटलं तुमच्याशी बोलून. असं करत जा फोन क मी पण करेल तुम्हाला फोन
खरं जाऊ करणारच होती मी फोन पण तेवढ्यात मग म्हटलं आता विसरून गेली म्हटल येईलच कर करते मी तेवढ्या तुमचाच फोन येऊून गेलामो
चालेल ठेवते मी फोन
चालेल चालेल.